हॅलो काय करतय हो हो यथय काय चाललं
नाही बसली या आपण त्रास देत होती मग बसली तिच्या जवळ..
झोपली असेल.
नाही नाही एवढे लवकर नाहीं झोपत बापडे ती अकरा साडे अकरा..
बापरे एवढे उशिरा.
हो..
हो का जेवण वगैरे झालं.
नाही अजून
आवाज नाही येते तुझा.
आता येतों.
हा. हम्म स्वयंपाक झाला.
हॅलो.
हॅलो.
आवाज काबर नाही येत.
आता येतय का?
हम्म. नाही पण अस्पष्ट येतोय हा आता येतोय.
हा हा. हो. काय म्हणता?
हम्म का हो जेवण झाल आत्ताच झालो जेवण.
खूपच लवकर झालं.
हो लवकर होते आमच.
रिकामा ऑडिओ बाकी काय म्हणत अजून काय खाल्लं मग आज?
आं.
काय जेवण केलं?
भाकरी केल्या होत्या.
बरं.
हम् हम.
आणि त्याच्यासोबत..
वरण.
वरण आणि काय?
भाकरी.
हॅलो.
हा हा.
हा वरण आनी काय केल होत?
भाकरी, भाकरी. हा मग काय तर कशासाठी सोबत खायचं.
असं भाकरी म्हणजे पोळी कीं काय?
भाकरी नाय माहिती का? ज्व ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी करतात ना तुमच्याकडे कशाची करतात?
हॅलो.
हा तुमच्याकडे कशाची करतात?
नाही डाळसोबत आम्ही भाकरी नाही करत आम्ही पोळी करतो चपाती. आणि अ राईस वगरे करत भाकर वगैरे नाही करत.
भाकरी नाय करत.
डाळी सोबत भाकरर नाही खात. तुम्ही कसली करता तांदळाची करता का? आम्ही असं.. अ ज्वारीची अच्छा. मग आमच्याकडे जास्त बाज.
कशाची तांदुळाची.
बाजरी बाजरी.
बाजरीची आणि मग त्याच्यासोबत काय असतं जेव्हाला.
मग त्याच्यासोबत असं मसाल्याची काहीतरी भाजी किंवा मग रशाची. मा काहीतरी मतता चुरून वगैरे घ्यायचं.
हो का हम् हम्
हो शेंगदाणे टाकून भाजी बनवतो ना कशी भाजी.
ह हो अच्छा अच्छा आपापल्याकडच्या पद्धती असतात ना.
हो.
हम्म कोणी नाचणीची करते भाकरी कोणी नुसतच तांदुळाची करते.
आणि तुम्ही हे ताळ कशी केली.
डाळ का दोन तीन डाळी मिसळून वरण केलं.
अच्छा ह मग त्या. छ पण आपल्याकडे भाजरी ज्वारी भाजरीचीच करतेात.
हम्म त्याच्यासोबत लोणी आणि गूळ खूप छान लागतो.
अच्छा
बाजरीच्या भाकरी सोबत गूळ आणि लोणी खूप छान लागते.
हो हो छान ला असते ना गुळाचा काला पण छान असते.
हम्म तू काय केला स्वयंपाक.
आज मी दधुध्याच्या वड्या केलेल्या दुधी.
अं
दुधीच्या वड्या केलेल्या दुधी भोपडा.
अच्छा अच्छा हम्म हम्म कशा केल्या.
ते ना दुधी किसून घेतला माझा आवाज येतोय ना त.
हो हो येतोय.
त्यानंतर त्यामध्ये ना अ आपलं. अ हिरवी हरची जिरं आणि म्हळथ नसून. अ ते मिक्रला वाटून घेतलेलं आणि मग. ते त्या टाकलेलं त्यात थोडासा नवा टाकलेला.
हा
एक वाटी रवा जण घेतयचा एक वाटी रवा घ्यायचा बारीक आणि. दोन वाटी इथ स म भड्य पी केलं आणि बस अस. पाातण करायचं सामज खाणीडे करतो ना तसं.
हम्म आवाज कशचा येतय.
आणि मग अ. ते सुपुकरच्या म्हांडला ना. अ थोडं तेल लावायचं. आणि मग प्रुकार मध्ये ते वाकाायला ठेक जायचं
नाहीव का.
आणि किंवा मग दोन घ्यायच त्याच्या. त खेळा होते की पंध मस्त त्याच्यामध्ये ना पीठ बयला थोडसा सोडा टाकायचा. आणि मीठ चवीनुसार सोडा टाकायचं जाून विसरून गेले की तुम्हाला सांगायच. आणि मग. आणि त्या मड्याच्या खायला खूप छान लागतं.
हो का तसच छान लागत.
गार गार झालं की तळून तळून घ्यायच्या ना आपुन तळून घ्यायच्या खायच्या आणि गरम गरम त्याच्या पण खायला
हो का हूं हूं तू काय करते आवाज कशाचा येते इतका
आवाज येतोय का तुम्हाला कशाचा
हम्म
मी हेडफोन लावले ना हेडफोन कस बारीक बारीक आवाज कॅप्चर करत.
अच्छा
आता येतय का?
नय आता नय येत ये.
हम्
हम्म
तुम्ही कुठून बोलताय
अजून काय केलं मग हा बोल ना
बाकी काय नाय कुठून बोलताय म्हटलं तुम्ही
मी अमरावती
अच्छा नाशिकवरून प्रत्येका अस वेगवेगळा असतो परत एक हाय भागामध्ये हो आवड पण वेगवेगळी जस आपल्याकडे भाकरी वगैरे हे खातात. तस ते आंध्र प्रदेशमध्ये हा प्रकार काही खात नाही. साऊथ मध्ये वगैरे तिकडे हे भात वगैरे हे चालत तिकड हा तिकड हे हो हो
हूं
आसता ते सुद्धा कोणी खात नाय
नाही न आपल्या इकडची मुलं तिकडे शिकायला गेले की मग त्यांची खूप म्हणजे हे होते. त्यांना नाही चालत नाही एवढा भात भात
हो.
की न त्यांचं पोळीशिवाय होतच नाही.
त्यांच काय आप
तर आपण मला पण नाही एवढं जास्त माहित मी क्वचीत खाल्ला तर आठवड्यामधन एकदा खिचडी करते नाही तर मग मला पण नाही आवडत जास्त अस साधा वाईट तर जास्त आवडतच नाही मला असं डाळ भात
हो. खिचडी चांगली लागते मग त्याच्यापेक्षा
हो.
हम्म हम्म ती जेवली का मग दिक्षा जेवली
नाही अजून
हा हा
हा कोण जेवली का? हॅलो
हा बोल ना
हा बोल ती ना
पाऊस येत वाटते आता जोरदार
अ कुठे आमच्याकडे
आमच्याकडे
त असं
हम्म तू म्हंटलं ना मग अशी येते म्हणे पाऊस दुपारी आला ना आता आमच्याकडे येतो असं वाटत आहे हम् हम्म ठीक आहे म कर काम
नाही काही नाही होईल अजून आपले बाकी
बाकीच ठीक आहे
झाले
आं
आठच मिनिट आठच मिनिट झाले अजून बाकी आहे
हो का हम्म म्हटलं मगासारखं होईल म्हणून मग
नाहीई मग मी तुम्हाला परत कॉल लाून देते माझे प पा आपण परत बोलूया
हम
हम् तुम्हाला वेळ आहे ना
आं
वेळ आहे का तुम्हाला
हो आता झाली ना मी फ्री काम झाले माझे रात्रीचे सगळे
हा काही मला अजून ला खाऊ घालायचं
होा हो काय हम्म जेवते व्यवस्थित ती हाताने जेवतच नाही ना
नाही ना जास्त नाही ख खाते थोडफार खाते जास्त नाही खाते
हम्म हम्
मग तेच मला खूप त्रास येतोे मी कंटाळली आता कारण खूप लहानपणापासून ते चालू आहे ना असं वाटतं कधी बंद होईल कधी खाल तिच्या तिच्या हाताने
हाता आणि खायला पाहिजे
हो ना त्यातल्या त्यात एकटे असल्या
तुं लहान मुलांचं सगळं लक्ष खेळण्यातच असते त्याच्यामुळे खातच नाहीत हम्म
हम्म क आहे चला आपण परत कंटिन्यू करून मी तुम्हाला करते काॉल
ह बरं चालते
हो
ह
ब या